हॅलो! हा.. तेवढं ते पेमेंट करायचे होत मला एक मेडिसिन बोलवली मी
हा हम
म्हणून म्हटलं थांबा म्हटलं कॉल पण आपल्या बरोबरच कट झाला वाटते बारा मिनिटांनी
हो
ह
ते पेमेंटचं पण कायतरी विचारलं होतं न्ह तुम्ही ग्रुप वर
हा ते म्हंटलं माझे टास्क झाले आहे म्हंटलं कम्प्लीट म्हणजे पंधरा काहीतरी झाल्यात फिफ्टीन तर म्हटलं मग पेमेंटच्या तिथे काही ऑप्शनच नाही ते आहे ना
हा..
बँकच पण काही दिसत नाही तिथे ऑप्शनच नाही तिथे.
नाही तथ यूपीआय आय डी आहे ना आपली ऍड करायची आणि त्याच्यानंतर तर मग ते आपल्याला दोन रुपये पाठवतात की आले का म्हणून टू रुपीज नाही आला.. हो... ते बघितलं मी
तिथे आलंच नाही रे तिथे ऑप्शनच नाही.
अच्छा! एकदार रिफ्रेश करून बघायच असं तसं
मी केलं रिप्रेस दोनदा मगाशी
हम् हम् हम्. तरी पण आला, नाही का? हो आता ब
तुम्हाला आलेत, का मग.
हा आले.
तुम्हाला किती म्हणजे, पर प्रत्ये- प्रत्येक एक कॉल वर किती येतंय.
ते माहिती नाही मला, पण म्हटलं मला टोटल तीनशे आलेत.
आतापर्यंत.
हा.. हां.. जेव्हा पंधरा कॉल्स झाले ना माझे.
हा.
पंधरा वीस तेव्हा तीनशे आले मला.
अच्छा, मला एक पण नाय आले. आणि, हा, बोला बोला.
नाही ना, तर तेच्यामुळ काही कॉल असे वेेस्ट जातात. आपण समजा समोरून कॉल नाही उचला. तर तो कॉल वेस्ट जातो आपला तर ते कॉल नाही धरत त्याच्यात
बरोबर आणि म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, जसं आता मी तुम्हाला कॉल केला. या कॉलच्या मागे मग आपल्याला किती येतात रे तिकडनं पेमेंट.
अ.. ते नाही माहिती मला श्री ने सां गितला पण आठवत नाहीये, हम्.
मी तेच म्हटलं मगाशी विचारतो. म- मगाशी मला समजलंच नाही ते,
हा.. हा.. हा..
मी म्हटलं विचारून चं बघतो, येथे म्हटलं पेंमेटच शन दिसत नाही बा, आणि एक दोन लोकांनी तिथे स्क्रिन शेअर. हां.
हं.. रोहन न सांगितलं पण होतं मला, पण मी विसरून गेले. हम्. त्याला एक वेळेस विचारून घ्यायचं.
हां, आणि तिथे कसं आहे. दुसरे मेधेड पेमेंट मेधेडच, दुसरं ऑप्शन पण नाही तिथे आॅप्श प्शन दुसरे असे, यू पी आय वगैरे ॲड करायचे काही ऑप्शनच नाही ये.
मला होती, आय डी मज यु पी आय डी ओपन करायचं. ऑप्शन होत तिथे, मी केले ऍड तर आलं होत मला.
नाही मला आलेच नाही, म्हणून मी तिथे मग मेसेज टाकला ग्रुपवर.
हम्म.
तर त्यांचा काही रिप्लायच नाही, आला आतापर्यंत.
अच्छा, येऊन जाईल आता तो. कधीतरी न मध्ये.
बघू बघू आता,
हम्म. आता मम्मी जवळं मस्त येऊन बसली. ती छोटी मुलगी.
राहते का शांता.
हम्. मोबाईल बघितल्यावर कोणतं पण लहान लेकरू शांतच राहतं.
शेड्यूल आहे म्हणा, त्यांच फिक्स.
नाही तर काय, आपण किती हॅबिट लागून जाते. त्यांना मोबाईल बघायची बापरे.
नाही तर लावायचीच नाही ना, आता आपण.
नाहीतर काय, डोळे खराब होऊन जातात ना, आतापासून म्हटल्यावर कि तिथे आपल्या एजपर्यंत तर बघतील, नाही तर ते त्याला तर चष्मा लागून असं.
बरोबर आणि एक आसा. तय करू शकत का म्हणजे, त्यांना जसं आले तर काही द्यायचेच नाही मोबाईल आपण.
करू शकतो ना पण आता ते, मम्मी पप्पावर डिपेंड असतय.
आ..
जास्त करून मम्मीवर कारण की, मम्मीला राहतात काम मम्मी देते मोबाईल हाती, टेन्शनच काम नाही.
बेटा देखल ह ह ह
लहान मुलांना काय कळते की काय होते काय नाही होते.
बर बर बर माझ्या ताईच्या मुली आहे भाच्या माझा आता फाईव्ह इयर्स झाला कमप्लीट तो पण बघते पण थोडा लिमिटमध्येध्येच बघते.
हम लिमिटमध्येध्ये बघितलं तर काय वाटत नाही.
जेव्हा मनला तेर त्याच्या बाबांनी जर पप्पाला तो बाबाच म्हणते जर बाबाांनी म्हटलं आगच ते मोबाईल रखववा आपे चुपचाप ठेवून देते मग
वा ऐकते ना तो
ऐक ऐकते ती वाटलंस टी व्ही बघितलं तर काही त्रास नाही पण मोबाईल बिरकुून नाही शेडाचा आणि मग त्या त्याच्या बाबाला सुट्टी राहते. सॅटर्डे संडेला तर रात्री जेवन वगैरे झाला तर बाबाला काय म्हणते माहितय तो बाबा अ आपण मूवी देखेंगे मग आता तो इकडे इकडे उन्हाळ्यामध्ये येत ना पंधरावीस दिवसासाठी तर माझी हॅबिट आहे मूवी बघतानी. पूर्ण लाईट ऑफ तो, पण आता तिथे तेच करते म्हणजे पूर्ण लाईट. टॉप नंतर गद्दा लावून, त्याच्या मागे उशी लावून तकिया. आणि मग मस्त आरामात मूवी बघायची अस.
ह
त्या तर असं म्हणते तो बाबाला बाबा आपण वर घेऊन जाऊ ना टी व्ही काढून म्हणजे मी उन्हाळ्यामध्येच तसच करतो ना कधी कधी जर कोणती कोणती मूवी् अशी राहते की आपण बघू नाही शकत. रूम मध्ये न तरर आधी वया ट्रेलर बघून घ्यायचा की आहे बाबा व्यवस्थित त्यानंतरच आपण बघ. नाही तर नाही तर मी कसं आहे वर घेऊन येऊन जातो. ते एलसीडी आहे तर काढायची आणि वर वायर लावून कनेक्ट करून देशवर बघत बसायच आपण तो पण तस म्हणते की मामा तर उ उपर बघते ना तर पणपण नेऊन जाऊ ना असं म्हणते.
बापरे आणि लहान लकर खरंच लवकर बघतात आणि लवकर शिकतात.
हा आणि ते माहिती आहे का माइंड त्यांची एकदम अम एकदम भारी चालते बरं आणि आपण जसं केलं ना आता तू बरोबर तसच करतेय.
सेम करतोात तसं.
माझा एक्सिडेंट ला आता दोन वर्ष कमप्लीट होईल. फेब्रुवारी मधली गोष्ट म्हणजे आत्याचा मुलगा मरण पावला तेव्हाची विंडो हॉस्पिटलमध्ये तुझ्या पायाला लागलं आहे ना व्हिडिओ कॉल कर. पटकन व्हिडिओ कॉल करा. नवीनलागला होता म्मी पप्पा त्याला दाखवत होते व्हिडिओ कॉल वर तुझ्या डोक्याला लागलं का दाखव म्हटलं आता व्यवस्थित आहे रे बाबा. अरे तुला लागलं होतं ना म्हणतेय.
हा हा
असं त्याला म्हणजे पूर्ण गोष्टी लक्षात आहे आणि तो त्या दिवशी माहिती आहे का? दडली काा म्हण मला साधा कॉल केला तर बोलत होतो आम्ही नॉर्मली असत तर तो मग म्हणते की मी आता फाईव्ह इयरसचा झालो ना म्हंटलं तू छोटा होता तर आमच्या गावी आलाच नाही ना म्हटलं मी तर तिकडेच होत. म्हण वन इयर म्हणत मग टू इयरचा होतो तेव्हा इथे आलो म्हणते नागपूरला आणि थर्ड इयरला इथे नाहीू टू इयर च्या होत तेव्हा ओ ओडिसाला गेलो म्हणते. आणि थर्ड इयर चालो तेव्हाही ते गुजरातला आलो होते मी सुरत मध्ये आणि आता फाइव्ह इयर्स झालं तर नागपूरमध्येध्ये आलं म्हण ते
ह हम ह
म्हटलं बाप रे तर तिला ताईला म्हण म्ह तू सांगते का? त्याला सांगावयला लागते का म्हण ते असंच त्याच् माइंड एकदम शार्प आहे त्याच्या बाबांसारख हा बरोबर नोटीस करते प्रत्येक गोष्टी
मुलं पप्पावरच जातात जास्त
हम्म आणि मी बाईक ताईच्या बड्डेच्या दिवशीच घेतली होती. दोन हजार एकवीस ला बाईक बाईकला फाव्ह इयर् म्हट तुला पण तर तू बाईक कधी घेत. म्ह म्हणते म्हंटलं. तू छोटा होता. तेव्हा. मी जेव्हा मम्माच्या पोटामध्ये होतो. तेव्हा घेतली होती ना. म्हणते तू म्हणते बाईक असा. कॅल्क्युलेशन खतरनाकय त्याचा.
हो. मस्त.
आणि तो बोलते. हा अरे एकदम हार्ड अँड फास्ट त्याला काही सांगितलं ना. बिलकुल हार्ड अँड फास्टच काम राहत. आता.
ह.
पटकन नोटीस करून टाकते.
हम्म
कधी कधी मम्मीला मी मम्मी च नावच घेत. मी अशावेळीच म्हणतो. हा. अशा वेळीस म्हणतो. मी तिला कुठे पण नॉर्मली. तर. तो. पण अशा वेळच म्हणते. आणि आजीला म्. हणजे बाई म्हणतो. बरोबर मंजूई म्हणतय. असं. आहे त्. याच काम मग त्याची मम्मा म्हणते. की ते माझी मम्मा आहे. ना म्हणते. मी ही तुझी मम्मा ती माझी मम्मा आई म्हणायच नाही म्हणते. अशाही म्हणायच म्हणते नाही तर अशा बाईच म्हणते. तो पण असं आहे. तगडया गोष्टी त्या त्याच्या लक्षामध्ये राहते.
हम्म आजकाल ना. मुलं पण मोबाईल जास्त बघतात. ना मग त्याच्यामुळे लक्षात. प रा बरं तो कमी बकतो म्हणून आहे
हो आणि त्याचे आई बाबा व्यवस्थित त्याला सांगतात ना सगळ्या गोष्टी असं नाही करायचं असं. आणि तो कुठे पण जाईल ना बिलकुल गुलमल मिळून जाते म्हणजे अनोळखी ठिकाणी पण जाईल ना असं वाटत नाही की हा अनोळखी ठिकाणी याला छोटा आहे तर कोणी कोणी मुलं नाही आई बाब अन्यास पकडून राहतात. त्याच त असं नाहीत्. याच्यात असं. नाही काही आई बाबा आहे. नाही. एकटा. एकटा पण राहून जाते. आता बड्डे होता. त्याच्या मागच्या महिन्. याला. चार ला तर. ह आठ दिवसाच्या आधी माझे पेपर होते. तर मी. नागपूरला सुद्धा दोन दिवस ता इकडे. तर एक दिवस आम्ही शॉपिंगला गेलो. एक वाजता गेलो. आणि साडे आल तोपर्यंत काही त्याचे फोन नाही. आले. नाही. नाही को कोणी असं विचारलं. की अगस्च्या रेड तुम्ही. लवकर याकाही नाही. मग तू काय म्हणते. हा मग काय म्हणते. आम्ही जातो. तर तुम्हाला जायचे. आहे. तर जा म्हणते. मला काही होणार नाही म्हणते. मला काही फरकच नाही पडत म्हणते.
अरे. बापरेकिती उशआर
त्याची मम्मा म्हणते ना कधी कधी तुला जायच्या हाय त जाय नाय त मला काय होणार ये. तो बरोबर तो नोटीस करतय मग त्या गोष्टी
हा
अनं लक्षात पण ठेवते ना
हा अस -हाय -हा ना
तो जर इकडे आला ना तर पप्पांच्या मागे राहील शॉपमध्ये नाय तर मग इकडे नाय तर मग आपला एकटा खेळत राहतय. घरासमोर म्हणजे हेच आहे ना पूर्ण ओपन स्पेस तिथे जाऊन बरोबर आपला एक ते खेडत राहतय. असय ये तुमाला जेव्हा मेसेज केला नं चहा पीत होतो हा तुम्हाला जेव्हा मेसेज केला त मी चहाच पीत होतो म्हंटला हॅलो
हो का हा हा आवाज येत हाय.
आवाजच नाय येत. नाय आता आला तुम्ही काय बोलले त्याच्या आधी आवाजच नाय आला मला.
हा लेट जातोय माझा आवाज म्हणून विचारलं मी हॅलो
हा हा आता येतय.
लेट जातय ना आवाज माझा
नाय आता बरोबर येतय प्रॉपर
हा आता इकड समोरच्या खोलीमध्ये आली त्याच्यामुळ येत असल. मी तिकड होती ना किचन मध्ये त्यांच्यामुळ
होतय होतय ते कधी कधी आणि हा वेदर चेंज झाल्यामुळे म्हणजे पाण्याच्या वेदरमध्ये हो तो होतेच होते प्रॉब्लेम
हा आमच्या इकडे त काहीच नाहीये. बिलकुल पता नाय आता काय होतय कधी येतय पाऊस ते
काय माहिती बा आल्या पाहिजे ना नायत शेतकऱ्यांचे किती नुकसान होईल बाबा
हो ना आनं या वर्षी जर नाय आला ना पाऊस त झालं कमं कुठे कुठे त असंच होणार ये.
हावं
आणि आम्हाला त जस जर पाऊस नाय आला ना त आम्हाला विकतच पाणी घेण हाय आता.
हाव ने आर आपतेच हाय तुम्हाला
हो खूपच
मग तास मग एकतर एक त मग पाणी खूप महत्वाचाय. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टी पाण्याशिवाय होतच नाही ना आपली.
नाई.
मग टँकर कितीला? किती घेते टँकरवाला म्हणजे अंकल किती घेते मग पैसे एका टँकर चे
ते घेतात कधी कधी आठशे रुपये घेतात कधी कधी एक हजार रुपये घेतात. कधी पाचशे रुपये घेतात असं घेतात.
अच्छा म्हणजे त्यांच्या मूड बघून सांग सांग
हूं त्यातला